हॅलो! हॅलो!
हॅलो!
आवाज येतोयं काय?
हा येतो - येतो बोलकी काय रं?
काय जेवलासं?
नाही अजुन तु?
हा जेवलो, काय करलास?
आता आलोय बग क्लासवरन.
आता आलायसं वेळ झाला.
होय,
बर.
रोज दोनला सुट्ल्याला, आज जरा लवकर सुटल्याला.
हा हा. कशाानं जातोयसं क्लासला?
गाडीन.
गाडीन जातोसं होय म
दीदी एक गाडी घेऊन जाते, मी एक गाडी घेऊन.
हह. मग.
आणि काय?
काय नाही.
हा ना, जेवलीसं काय नाही?
जेवलोय, जेऊनचं बसले.
हा.
का तू कायअजुन जेवला नाहीस?
नायअजुन.
होय. क्लास कुठला, कॉलेजचा क्लास का बाहेर लावलेला.
नाही - नाही बाहेर लावलेला.
बाहेर लावलेला.
कॉलेजचा् क्लास. एक्स्टरर्नल आहे कधीतरी जातं ते पण मनात आलं तर,
हा हम् गुरुपौर्णिमेचं काय मग?
गुरुपोर्णिमेचा काल कार्यक्रम झाला.
हम,
तर ते पण नुसतं कल्चरल पुरत तेवढा घेतलेला.
कलचरचे?
कल्चरचे सर होतेत ना?
हा.
त्यांच्यासोबतच कार्यक्रम झाला आमचा बाकीच कोण हे नाही कॉलेजला. संध्याकाळी पाच वाजता होत ना कार्यक्रम. पाच, सहा ला
हम्म, हम्म. ह.
मागे.
काय नाही आता निवांत हाय आता मी हित झोपतोय.
ह हा.
हम्म आवरायचं.
टास्क किती झाले तुझे? टास्क किती झाले?
आसक पंचवीस झाल्यात की.
पंचवीस कॉल?
काय ते?
कॉल पंचवीस?
होय.
हा, हा.
ह. हम्म.
मग अजून किती पाच राहिल्यात ना तुझे? लवकर कंप्लीट करायला पाहिजे ते?
होय एकतीस तारखेपर्यंत टायमिंग दिलंय.
होय.
हम्म. हम्म, आणि काय तुझं बाकी काय?
बाकी काय नाही मी बघ गडबडीत सगळं टास्क कमप्लीट करून घेतलोय.
हा. ह
पाणि
हम्म.
ते कायतर नवीन खायला करून खाऊया म्हटलं.
काय करतोस आता?
काय, काय कर काय दिसांनाच झाले का आहे का नाही तयार करायला.
काय करतोस आता नवीन काय करतोस मॅगी?
मॅगी कुठ मॅगी नवीन आहे होय जुनी झाली मॅगी.
नवीन काय नवीन आता काय पाहिजे रोजच खातोस आता मॅगी? मग नवीनच म्हणायची नव?
नाही माझ्यासाठी नवीन कुठ.
झटपट, झटपट म्हंटल्यावर तेच की आता मॅगीच येणार.
मग आता घरात बगितलो फ्रीजला ह फ्रीज ला बघडलं फ्रीज ला फ्लावर होत ता त्याचं आता काय करायचं
फ्लॉवरचं काय म आता, काॕर्ण फ्लॉवरचं हे हाय
पीठ
पीठ तीन हाय
आणाय पायजे
हम्म, मग आणुन कधी करतूस, एक बटाटा बेसन पिठचं काय करतूस
हा
बेसन पीठ मग काय
ह्यज फ्लावर्सचं
होय,, छान लागत्यात भजी,, काय बेसन मध्ये हे करायचं
हा
हम्म, छान लागत्यात, मग बटाटा असला तर बटाटा जरा हि कर की पान्यात घाल, हि कर त्यजं साल काढ
हा
बटाट्याचा साल काढून तळकी बटाटा, जरा बारीक बारीक बारीक फोड्या करायच्या लामड्या पाण्यात जरा मीठ घालायचं पाण्यात, आणि जराात ठेवायचं आणि काढायचं लगीच, मिठाचं पाणी लागूपर्यंत
अ म्हणजे हच्यासंग
पान्यात हा हा फ्रेंच फ्राइज
हा हा, फ्लावर च काहीतरी सांग ते असं काहीतरी करता येईल फ्लावर
लय वेळ लागतोय रे मग,, काय आता किती वेळ ला करत बसणार आहेस ते झटपट खायाला,, झटपट खायाला आता हेच
झटपट काय जीवू शकतोय मी जे तयार झालं तरी चालतय
अम, फ्लावरच काय करतूस आता, तेच करायला पायजे मग पीठ पायजे जरा
ते आता पाच वाज चार पाच वाजले असल, चार पाच वाजल्या शीवाय पर्याय नाही पीठाला आता
मग कोबी मंचुरियन करतोय क नाही, तेच फ्लावरचं करायचं तसंच फ्लावरचं तर लय छान होतय, आमच्या इथं मिळतय बघ फ्लावरचं
आमच्या पण कॉलेजपशी मिळत हूतं,, खरं आता बंद झालं ते अतिक्रमण झाला म्हणून क नाही ते काढलंच
होय, ते पण छान लागतय फ्लावरच
होय
काय आणी?
काय नाही बघ,, मी तेच म्हटलं जरा तयार करूया म्हटलं
काय ते
काय तर करायचं म्हटलं त्यात, फ्लावर
होय, हं, ते एकच हुणार फ्लावरचा
तर मला काय माहितच नाही काय तयार करायचं
-फ्लावर पीठ आणून कनी
आता दिदी दिदी आल्याशिवाय काय पर्याय
होय. काय आता करणार आहेस, दिदी आल्यावर पण तेच करायला पाहिजे तुला पीठच नाही घरात आणि मग काय करणार आहेस फ्लाँवरचं?
येऊ पर्यंत म दुकान उघडते, दुकान उघडले की म पिठं आणायचं.
हम् बेसनची भज्जी बिज्जी खा, कांद भज्जी करं
हो
सोपं कांदभज्जी कर तुझं तु
पण मला निट असं काय करता येतं नाही गं कांदाभज्जी करताना तर करपून करपून ठेवलंय.
हम्म बारीक मंद गॅस ठेवायचा एकदम
हा इकडं दुसरं कांद कांदाभज्जी सोडूपर्यंत पहिला करपलेल असतयं,
हम्म्म
हुशार आहेस.
काय कवा शिकणार आपलं आपलं करून खायला.
अ तसं करू शकतोय जरा जरास करतोय.
हम् करपलेल खाणार होय मग
नाही चांगलं चांगलं हे करायचं, आणि करपलेलं टाकून द्यायचं.
पाऊस आहे काय?
पाऊस जरा हे झालं वातावरण झालंय इथं वारं आलं, वारं सुटलय
काय ते हे ला सावंतवाडी धब धब राऊतवाडी धबधबाला केव्हढं हे हाय
होय त्याला हे व्हालयं वाढतं धोकादायक म्हणून सांगाल्यात.
होय आणि पावसाच्या पाणी लय हाय भरपूर
होय आता ह्याला पण हिथं पण पंचगंगेला, पंचगंगेला पण किती काल काल पूल बंद केलाय काय? आणि आज ह्याला आलंय रस्त्याला पाण्यात आलंय एव्हढं हे केल्यात
वरतीकडं पाऊस जास्त
होय. आणि आता राधानगरी धरण पण कनी राधानगरी धरण पण जास्त भरले. हं
होय.
त्यामुळं ते सोडाल्यात होय.
हम्म हम्म. काय
ते राधानगरी धरण काहीतरी सत्याण्णोव सत्त्याण्णोव काय आठ्ठ्याण्णोव टक्के भरलयं
हम्म तो पूर आलाय ब कुठल्या गावाला ते आता सकाल बातम्या दाखवाल तिथं
इथं आपल्या हिकडं आलाय काय बाहेर आलाय?
अ बाहेरच्या ह्याला बाहेरच्या हेच्यात काका पण आ मगाशी म्हणालत बघं वाहून गेल्यात हा ओडिसा.
हं हं.
अ आशीष काका म्हणालत किती माणसं वाहून गेल्यात.
सगळं होय, माणसं लय जण वाहून गेल्यात. सगळं बातमीला तेच यालयं.
हम्म, आपल्याकडं पाऊस नाही तिकडं पाऊस आहे ना जास्त वर.
हो आपल्याकडे इथं काय एवढं हे नाय जरासं जरा येतोय जातोय लगेच.
होय झिरमाट आहे आपल्याकडं.
ते जिरमाट झिरमाटचं येतोय खरं तसं नको सा एकदाच येउन पडून जावाव.
हो तिकडं वर तिकडं जास्त त्याच्यामुळे पूर यायचंच जास्त.
हा.
एकदाच ते पाऊस पावसाच हे नको वाटतंय मला सीझन. पाऊस आला की असं चीक चीक चीक चीक.
चिक चिक चिक चिक नको वाटतंय. मला पण नको वाटतंय ते चिक चिक.
आणि बाहेरच तर काम असत्यात तव्हा तर अजिबात नको वाटतंय बाहेर जायला. घरात गपगार झोपू वाटतंय निवांत झोपायलाच वेळ नाही.
पावसाळ्यासारखं खरं थंडी वगैरे काय नाही. गावाकडनी आम्ही पाऊस पडला की बिछाना घेऊन झोपत होतो. झोप लागायची चांगली गार.
शाळा घ्या चुकून. आता चूकवाय येत नाही लगेच फोन येतोय.
होय. शाळा काय चुकवत नाही सोड आलं तरी आम्ही बिछाना घेऊन पडायचोच.
हा
आता कुठलं काय पडतंय.
आता काय नाही. विदू झोपला?
विदु झोपालाय.
हा हा.
झोपलं आता.
झोपा
हम्म, तू काय करालायस?
काय नाही केलो तिथं कायतर तयार. दिदी आता येणार तीचे कम्प्युटर क्लास तेण असत्यात नाही.
हम्म हम्म. हम्म.
कम्प्युटर क्लासला‌ कॉलेजमध्येच आहे.
हा हा. थांब. बोल, आवाज येतोय काय? बर बर चालतंय ठेव.
ह